हॅलो.
हा काय करलाय.
काय बसले बघ आत्ता जेवण तेन झाल आवरून बसले. तुमच जेवण तेन् झाल हा.
मग आणि काय काय करताय.
काय नाही आता तेच निवांत झाले बघा सकाळपासून धावपळ धावपळ सकाळची आतावररून बसले
हो आणि ते शाळा चालू झाल्यापासन तर लई धावप चालय.
होय होय.
ह डबा करा त्यांनाच म आवरा पोरसनी
होय होय सकाळ सकाळ गडबड असतेया
होय ते शाळेत त्यांचे पुस्तक तेन दिलेत ओ
हा हा
मग ते पुस्तक तेन बघून आपल्या शाळेची आठवण आली
होय अ जुन्या आठवणी जाग्या झाल्या
होय
हम्म्
आधी किती भारी वाटत होत नाई मजा येत होती शाळेत जायच यायच
आता काय ते स्कूल बस आल्या आणि आता कोण सगळी जर जास्त प्रायव्हेट ला घालायला बघत आता जिल्हा परिषदला घालत ब घालायला बघत नाहीत पण आता ते नवीन उपक्रम केला त्याच्यामुळे ह्या वर्षी चांगली म्हणजे ही ऍडमिशन झाल्या जिल्हा परिषदला
होय होय चांगले ऍडमिशन झाल्या आता आहे तेथे भरपूर पोर आहे शिकायला
होय होय
आणि आपल्या आपल्या गावात घातलेल बर ते बसन तेन् पोरांचा हाल पण होते आणि मग अभ्यासाला क कटकट करत्यात कंटाळ येते त्यांना पण आणि करा म्हणायच पण अवघड अभ्यास
होय होय आणि लहानपण आता त्यांच कस सगळ शिकण्यात आणि ह्याच्यातच चालय आपल लहानपण बघितलसा काय कस असायच शाळेला जाताना मजा मस्ती
मज्जा मस्ती होय होय सगळ्यांना एकत्र बोलवायच जायच
होय घरातन् दहा ला बाहेर पडल तर आम्ही अकरा साडे अकराला शाळेत जाणार
हा वय हा आणि आधी सारखा आता अ मोबाईल वरच गेम तेन खेळत्यात आता कोण बाहेरच मैदानी खेळ खेळायलाच बघत नाही तर कस आपण खेळत होतो पळापळी लंगडी परत अस काय तर काय तर वेगळ अस मुली अस कस रसिकेच पर ते आमच्याकडे ते झुंजुमंजु म्हणून असे एक खेळ होतात ते ते खेळत होत परत ते विट्टी दांडू खेळत होत आता कोण ये आता कस हे कॉम्प्युटर युग असल्यामुळ सगळी ते मोबाईल बरच गेम खेळत बसत्यात लहान मुल मोबाईल घेतल्याशिवाय जेवत नाहीत काय नाहीत नुसता मोबाईल मोबाईल करतात ते स्क्रीनच त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम डोळग दुखलीत डोक दुखल चष्मा लागलेय लवकर आधी काय नव्हत एवढे चषम्याच प्रमाण ते न त्यालाही वाढले
दही वाढलं आणि ते ह ज म्हणजे क्लासमध्येध्ये आपण मधली सुट्टी परत जेवायची सुट्टी झाल्यावर आपण भराभरा आवरायचं आणि कसं खेळायला जा येत होतं ना या अगोदर
होय होय तसच होतं की आधी
आणि आता बोरं कसं करतात बा की अभ्यास एवढा लोड दिलाय त्यांना कि जेव्हा ते सुट सुट्टी परत मधली सुट्टी दे झाली का नाही बराबरच जेवतात आणि जाऊन होमवर्क करत बसतात
अ हे ल फास्ट गेले म्हणजे टेक्नॉलॉजी बदलल्या अभ्यासक्रम फास् झाले आता पहि दुसरीला चौथ अभ्यासक्रम मला हय वाढत एवढं त्यांना हे
त्याला आपल्याला एबीसीडी कधी असायचं चौथीला पाचवीला एबीसीडी असायचं बेळचे पाडे आता पहिली पासून नर्सरी पासून बेळचे पाडे चालू आहेत
होय होय ते चांग म्हणजे चांगला तयारी अ होतेय खर मुलांना त्रास होतेय नाई आणि आधी कस आधी आपल्यासारख म्हणजे त्यांना पण नावं ठेवण्यात का नाही कारण आधी तसं होतं म्हणजे तेवढं डेव्हलपच नसायचं नाही ब्रेनत कस आपलं कलवा म्हणजे वातावरण चेंज व्हाले अभ्यासक्रम आपला पण तेवढा असल्या मग ते मुलांना पण तेवढे हे होते नाही आधीची लोक नुस शे ते म्हणजे आपण जे म्हणजे करतो तेच मुलांच्या येत मग आता आपलंच युग एवढं फास्ट झा म्हटलं ते मुलांना येणारच की ते सगळं म्हणताना त्यांचा अभ्यासक्रम वाढवल
होय खरं कसं मात्या होय आपलं कसं बालपण गेलंय की नाही
हा हा त जात नाही सोडा कर ते कसं आता युग चालत असलं आणि आ सगळ्यात आ
आपण पहिला हे वर्गातलं मैद काय सकाळी लवकर गेलं वर्गात कोण नसल तर आपण बँचेच बदलत होत
होय होय चांगलं बेंच आपल्याला घ्यायचं आणि खरा बेंचस
माग होय माग टाकत होत
हो हो आणि प्रार्थना वगैरे भारी असायची म्हण सांगायलासस एक एक वर्ग देत होते तस म्हणजे परिपाठ घ्यायला एक जण दिनविषय हा सुविचार सांगायचा एकजण दिनविषय सांगायचं एकजण पंचांग सांगायचं एक जण आजच्या बातम्या सांगायचं परत मग ते नंतर ना घेत होती म्हणजे पहिला आपलं जनगण घेत होती राष्ट्रगीत त्यानंतर अ हे हं प्रार्थना त्या प्रतिज्ञा प्रार्थना घेत होती त्यासं श्लोकते म्हणायचं परत असं काय तर समूगीत त्या म्हणायचं मग त्यानंतर प्रत्येक वर्गाला एके दिवस अस नेमून देत होते त्यां मग ते परिपाठ
परिपाट सादर करत होत होय परत ते बहत का का सांगायचा त्याचा पर हे सांगायचं म्हणजे काय हे होते उद्देश हो त्याचा त्या बौत कथेचा ते पण छान वाटत हो
नाही मेन म्हणजे सांगा लागवत लावत होती नाही त्याच्यामुळे दिवस काय घडलंय ते कळत होतं त्या बातम्या सांगितल्यामु
होय म्हणजे आपल्याला कसं पेपर वाचायचं तेथोडं अगोदर म्हणजे आवड नसायची किंवा काय आणि एकेकांच्या घरी येत होतं एकेकांच्या घरी नाही त्यामु ते बातम्या क ते वाचून ते सांगणार क त्यामुळे आपल्याला बा म्हणजे बाहेर घडामोडी काय चालूय हे आपल्याला कळत होतं ना त्यावेेला आता पण आपल्याला कामात ना पेपर वाचायचं होत का बघा होत नाही पेपर वाचायचा
च्या युगात कस मोबाईलमुळे सगळं कतय नाही बातम्या लगेच येतातच
होय
काररं वाचन हे महत्त्वाचं आहे वाचन केलेलं वेगळं असते
होय हो वाचायला पाहिजे वाचलं की लक्षात राहतय
वाचन स्वतः स्वतः वाचलेले वेगळं आणि आऐफून हे केलेलं वेगळं सांगण्यात फर पडते नाही आपण वाचलेलं वेगळं असतं नाही ऐकलेले वेगळं ऐकले प्रत्येकाची मग ऐकायची पद्धत वेगळी परत सांगण्यायची पद् ते आहे तस बातमी पोचणारच नाही नाही त्याच्यामुळे वाचना वाचन हे गरजेचं आहे वाच त पाहिजेच हम्म
वाचन ठेवलं की म्हणजे आपल्याला काय कसं कसं म्हणज सगळं कळतं नाही कि लिखाण वाचन हे पाहिजेच आयुष्यात आपलं आता कसं झालंय कामाच्या ह्याच्यातन आपल्याला ललेखाण करत येत नाही किंवा असताल वाचायला टायमिंग भेटत नाही तरर त्यात नाही वेळ काप काढून आपण जरा वाचायला पाहिजे
वाचन केलं पाहिजे होय पुस्तकं त्यांनी वाचली पाहिजेत की
होय
व ह एक दिवसभरात नाही एक वीस मिनिटं तर वाचन करायला पाहिजेच तसच व्यायाम पण गरजेच व्यामण करा आेत आ शनिवारी सकाळच्या प्रार्थनेला व्यायाम घेत होती सूर्य नमस्कार कार त्यां सगळं घेत कवायत त्यां सगळे येत होय ते बसून जे असायचं ते बैठक व हच व्यायाम त्यां सगळं घेत होते आमच्यात पण आम्ही पण सगळ केले हो त्याच्यान फ्रेश वाटायचं थंडी केवढी पण वाजत असली तर जायचं त्या व्यायाममुळेते
होय
हा होय होय व्यायाम करताना गरम होतयच
होय छान असायच
छान असय हो शनिवारची शाळा मस्त वाटायची आण ल के आणि बाराला म्हणजे घरात
होय आणि शनिवारच मसाले भात एक गरम गरम थोडं थंडीत
हा होय ते देतात की पोषणहार चालू असते ना पाचवी ते आठवी पोषण आहार असते
होय छान वाटायचं अगोदर अगोदर आपल्याला सांगत होते की नाही टिफिन घेऊन यायचं नाही घरात ना काय आपल्या पोषक आहार आपल्याला देतात ते खायचं हे वर्गात आपल्याला सांगत होते आता फक्त टिफिन चार्ट देतात पहिला या दिवशी हे घेऊन या त्या दिवशी ते घेऊन या
हो होय आता कसं ते फास्ट फूड आल्यात नाही त्याच्यामुळे ते देतात ते पण चांगलंच आहे कारण मुलाच नाही बाहेरच खाणं जास्त होते मग कुठ कलं तर तेलकट पदार्थ खावा त्यात काय पिझ्झा बर्गर आलेलं खावा आणि लहान मुलांना सगळं माहित असते ते किंदरुजाय खावा हे खावा
हा आपल्याला जेवढं त्या हिंच पदार्थाची नाव माहत नाहीत ह तेवढं त्यांना मी माहित असत ते आज हे आलेय आज ते आलेय आज हे आणायचं
हो आहे दुः का ना ते पाच रुपयाेला आले दहा रुपयाेला आले द्या मला पाच रुपये द्या दहा रुपये द्या होतेच ते
खरच येतात
हम्म ते खाण पण काय चांगलं नव्हते उगच तब्येत बिघडायचं काम खोकला लागलं हे झालं चांगलं नव्हं ते हम्म
आता सध्या सगळं फास्ट चालूय
फास्ट चालूय फास्ट म्हणून सगळं फास्टच चालूय आजार बी तेवढंच येत फास्ट फूड
होय पदार्थ जेवढं फास्ट करायचं आला तेवढं फास्ट आजार पण त्यासोबत यायला लागत
हो आणि आता पण आधीचे लोक शंभर शंभर वर्ष जगायचे आता कुठं साठ सत्तर ला म्हणजे लई झालं आता
आता पन्नास म्हणजे पहिलं तर शंभर
हो. आता जगणं पण आता ह्या सगळ केमिकलच्या ह्याच्यामुळ जगण पण कमीच झाले.
आयुष्य पण सगळं कमी आहे आता फास्ट चालूय ना आता
त्याच्यामुळे आयुष्य पण फास्टच चालू आहे. आज आहे तर उद्या नाहीये अटॅकचं प्रमाण किती वाढलंय केमिकलच्या पदार्थांमुळे
होय होय लहान लहान पोर ते पण अटॅक यायला लागला तो काय का कस त्याला सांग.
बी पी त्यांना कधी ऐकून माहीत नव्हतातच लहान मुलांना म्हणजे व्हायले शुगर तर जन्म जन्मलेल्या बाळाला पण आहे असते बघा. शुगर काय सगळं आधी काय नव्हतं हे आता आता आले. काद्या
हो काय करायचं?
चाल ते मग हा करूया घ्या आणि फोन परत
हा हा करूया की करा तुमच आवडल्यावर
हा चालते चालते.
हा ठेऊ काय?
हा.